हा. आ आवा
हा. बोला.
हा.
ते झालं चहा, पाणी वगैरे झालं.
हाव स्वयंपाक ही झाला.
हो स्वयंपाकच झाला, आमचा झाला स्वयंपाक आता.
हम्म. बरं वाटत ते तुमच्या मुलाला हावू काय. हा, ना लेकराला बरं वाटतं कि आपल्याकी बरं वाट . हा हा हा. मी त्याच्यासाठी लावला
हा. हा.
हाव ना हाव ना मी सकाळी त्याच्यासाठी लावला मी येई म्हटलं पोरं . माझाआता एकवीसवा सुरु आहे. चार, पाच माझे असेच गेले खाली. नाही नाही आ नउ रायड . सहाशे रुपये दाखवू राहले मी फक्त.
हो ना मग बँकेत आली असतील ना पैशे? बँक बँकेत आली पैसे बँकेत.
हो. हो. बँकेत.
माझे हो काय हा बरं आणते काढू. मला साडेआठशे रुपये आले समजा, काल टाकले ताईन ते. पण बिगारेव ते वीस टाक्स चे साडेआठशे रुपये आहेत. ते मला दहा टाकचे केले, की नाही ते पैसे नाही आले अजून.
नाही काय
नाही हे दहा दहा टाकचे आता दोन दिवस केले कि नी मी त्याचे पैसे नाही आले ते. आठ तारखेपर्यंत जे टाक्स पूर्ण केले कीन त्याच्याच पैशे आले ते.
मग, माझे ते आठ तारखेपर्यंत टास्क चे आले.
हा हा त्याच्यानंतर जे बोललो की त्याचे पैशे कुणाचेच नाही आले वाटते.
नाही ते मग नंतर टाकतील ना मग.
आन तरी टाक टाकले नाही की एवढे होतात कि तेवढे होतात, मग ते दहा टाकचे जे बॅलेन्स टाकस जे होते की नाही त्याचे राहिले ते पैसे.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
हम्म. नंतर समजील ते आता.
त्याच्या नंतर समजेल.
हो हो. बाकी काय बोलत भाजी वगैरे काय बनवली?
भाजी आणि मुंगाच डाळ आहे.
हो काय आमच्या इकडे साऱ्या मुगाच्या डाळ आता जेठानिन मुगाची डाळ केली, सासून मुगाची डाळ केली.
आता भाजीलाच काय आता. काय करणार आहेस कर.
हां. हां. झालं आता उद्याचा बाजार आहे रविवार आमचा.
ती काय रविवारी असते काय? वारी केलीस आमचा इथं गुरुवारी असते.
हो का? तुमचा गुरुवारी असेल दानापूरचा हम्म. तो आम्हाला पडते एका बरी जवळ सर सौंदळ्याचा पडते, सोनळ्याचा पडते, दानापूरचा पडते. ह हा आम्ही जनरली समजा हाच करतो सोंडाळा रविवार.
हाच बरोबर आहे.
हो तिथे जास्त भाजीपाला येते ना जास्त गावचे येत.
हाव लोक येतात.
चांगलाच भाजीपाला भेटते का बरी.
हा ना म
हं.
अत्याकडे म्हणजे चांगली दुकानं लागतात? .
हो ना.
कपडेची दुकानं असतात.
हम्म. हम्म. हम्म.
कपडेची म्हणजे खूप जण बाहेर घेतात बाजारातले कपडे.
हो ना बाजाराच्या दिवशी जास्त भाजीपालाच पाहिजे ना बायाने. हम्म.
हौव. भाजीपाला काही फळं हे ते
हो हो फळा येतात हो हो आता मँगोचा आंब्याचा सीजन कमी होऊन राहिलं.
. पोटं खराब होतात आता थोडं खाल्ला तर
हो हो. खराब होतातच आता त्या, माशा वगैरे आल्या माशाच्या हेण खाव नाही वाटत.
उम्म . अई कुड गेलाय की नाही फिरायले इतक्या . फिरायला गेले का नाही इतक्यात .
हा हा.
फिरायला म्हटलं गेल्या की नाही, कुठे इतक्यात. हॅलो. हा म्हटलं फिरायला नाही गेल्या का इतक्या?
नाही बाई फिरायला नाही गेलो, कुठे फिरायला जाता लेरकाच्या शाळाला लागला चालू. लेकरच्याता काहीच नाही सुचवत आपलेले
नाही हो अधिक महिन्या
हो नाही अधिक महिन्यात, इकडे वारीला गेलो होतो ना. वारीत गेलोत होतो दर्शनाले, वारीचा दर्शन वगैर.
हाव हाव काय बाया तर लई . मांगेश्वरले जाऊ दे कुठं कुठं जाऊ दे.
वाांगेश्ववरला जा काय करते तुमचा, इकडचे बाये वांगी सोडले. मग मला तर सांगायचं होत्या गड्या, मी लय वर्षापासून गेलीच नाही ना, माझं बाळ तिथं.
कोणतं गा कोणतं गाव आहे? उकडी हा ना आमच्या इकडचे बाई करू करू म्हणजे रोजच्या आमच्या इथे याटो जातच मांगेश्वरले.
हाव का वांगेशाला खूप वर्षापासून पाहिलं नाही विचारवा मी सातव्या वर्गात होती तेव्हा पाचं पाहिलं नाही. उम्म बाहेर गेली की नाही त्या माहेरच्या यातच गोंग होतो काही इकडे तिकडे जातं नाही म.
हो आ बाय ती उकडी पासून जवळच आहे का बरी. पण काही जाणच नाही हो तिथं आलं की जाणच च नाही होत इच्छा लई होते तिकडे म ते बस आहेत बस वगैरे काही सहन नाही होत मला ही ऑटो वगैरे केला तर जेमते का बरी.
आमच्या इथून, रोज येतो जातो समजा ह हो. बाराशे रुपये घेत
हं हं हं.
स्पेशली अटक म्हणूनच बाया जाता अंघोळी साठी.
हो हो.. आंघोळीसाठी जातात ना, इकडे आम्ही वारीला गेलो होतो.
हाव काय आम्ही या वर्षी नाही गेलो पाहि तिथं.
हो हो. आता आता खूप पाणी पाणी आल अशील त्यां नद्यायले.
इथं आपल्या पातुर्ड्याच्या इथं, तर अोड्याच्या पुलावरच पाणी होतं त्या दिवशी.
हो हो हो अशीन ना आता
तिकडे कमी झालं तिकडे देहू आळंदीचे. .
हा हा.
इंद्रायणी चांगला पूर्ण पूर होता.
हा.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
आम्ही लहान लहान होतो तेव्हा शाळेत आमची ट्रिप नेत होती बाई तस काही आम्ही जात नवतो पोरी पोरी.
हाव हाव.
ह कुणी जाऊ देत नव्हत ना घरचे लोक ट्रीप नेत होते टीचर लोक मग त्यांच्यासोबत जात होतो आम्ही.
हौव बरोबर आहे. आमच्या इकडे आम्ही ट्रीपले गेलं होतो तर तेव्हा वारी पाहिलं होतं त्याच्यानंतर इ कडचे हे गांव, माहितच न्हवते आम्हाला.
हो. काय इकडचे, मला मी नव्हते गाव. पहिले वारी न पाहिलत आणि गावावर न ते पाहिल ते, कारण आम्ही तिकडे होतो जास्त तिकडेच हे होतं.
ना मी माझ्या बहीणच्या घरी राहिली.
होत नाही का नाही लग्नाच्या अगोदर सगळे होतात ट्रिप.
ह हो हो हो बरोबर आहे. आता नाहीत होत काही लग्नाच्या अगोदर फिरणे होते कुठे ना कुठे
तुमच्या का आता काही नाही घरीच आहे सारं.
ह ह रात्र पंचातच गुथून राहा लागते ना लग्न झालं की.
हा. काही काही बाया जातात इथल्या इथं. काही काही बाया जातात ही.
हो काही हे जातात.
हा आपला नाही होत बाई. नाही नाही.
हम्म.
त्याची मुलं हँडल करायली असल तर, नाही जाणं येणं असलं तर मग कुठे जाता येते बाई. पण ते जाणं येण नसल कि मंग लयी हे होते हम्.
अकोल्याला कुठ ट्रेनिंग गेल्या नाही का एवढे?
नाही ना मी जातच नाही ते उलट्याच्या आणि कुठच जात नाही मी.
अरे!
हा तर आकोल्यात ट्रेनिंग कायची समजा मी गटाचे अध्यक्ष होऊ आले समजा.
तरी मग आपण कायच
तेज्यासाठी म्हणत होते मला, साठी म्हणत होते आमच्या ग्रामसंंघाचे अध्यक्ष सचिव.
मग जायचं होत.
त्याच्यान जात नाही मला प्रॉब्लेम होते ना बस थोडीशी भावत नाही बस नाही कारण नाही ऑटो पाहिजे, नाहीत मग आपली बाईक पाहिजे.
आमच्या इथे आम्ही झाला होतो तो स्वराज चा कार्यक्रम झाला होता ना
ह रात्रीचा होताना कार्यक्रम बारा वाजे
हा तर मग अर्जी इथ गेले त्या दिवशी माझे चुलत सासरे वारले होते ओढ मग त्या दिवशी कॅन्सल केलं मग नाही मग गेलीच नाही.
बरोबर आहे काही असं झालं तर मग चांगलंच वाटत नाही ना. अ तुमची तुमच्या इथं त्या दिवशी कोणतं लेखरू वाड वार
कुठ दानापूर ले. ड खात नाही बा काहीत
ते कोणी सांगत त्याची मी तिकडून आली उकडीवरून ऑटो न मागच्या मंगळवारी. तर म्हणत की कोणत्या लेकरना काही गोडि की काहीतरी खाल्लं साडे आठ महिन्याचं लेकरू.
नाही मग आमच्या एरियात नाही तिकडे अशीन कुठं
तिकडे अशीन ते हा. त्या ऑटो आला त्यालवरून तर मी आली त्या ऑटोमध्ये तर त्या बायाशी आटो झाली तर ते गोष्टी करत होते.
हाव काय नाही मग आमच्या एरिया हमकारण आता गाव मोठा आहे ना.
हो गाव मोठाय
त्याच्यानं काही माहीत नाही ओ तितकं. माझ्या गावातल्या असं पोरी किती पळनू गेल्यात आम्हालानंतर माहीत पडतंय.
तसंही पण ते गावातच आहेत ना बाई तसं
हा माणसं म्हणतात एमच्या ह म्हणतात तुम्हाला जर गावाचे मागून खबर भेटतात म्हणत
हा मग ते चार चौघात राहता भेटत्यात कोणत्या गोष्टी आणि घरात घरात राहता. आम्हाला काही माहीत नव्हतंय आमच्या घराजवळ काय होते, शेजारी काय होते. तर आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी माहीत पडते आम्हाले.
नाही आपल्या इकडचं एरियातलं या एरियातलं माहीत पडते, पण आता पुऱ्या गावातलं काय माहित.
नाही नाही बरोबर आहे.
मग आम्हाला काही माहिती पडत येवढ इकडे समजा. स्वयंपाक झाला?
काही काही बद्दल येऊन राहिली.
हा काल सपलं तसं नाही आहे अजून, काल चालले शेतात चांगले. काम आज ही चालतात.
हां हां.
स्वयंपाक झाला?
हो स्वयंपाक झाला, आता पोरं येथीन आता शाळेतून.
काहीच केली भाजी?
भाजी आज हे बनवलं. तुरीचे डाळ बनवली, चटणी बनवली मिरच्याईची.
ह याल फिकि डाळ आणि चटणी आवडते पोट हिले.
खारीडाळ असले की, अजून मस्त लाग एक
हो आणि जास्त करून ते आजीलाच भाजी मागतात. आजी इकडे भाजीला हे पट ते द्यायले, भाजीचं टेन्शन नाही घेत मग मी जास्त. त्याची आजी बनवली मुंग, मुगाची डाळ वाटणाची.
अं अं.
त्याच्या बाळ.
डाळ जीरा पाहिजे बोल.
हा हो काय. मुंग म्हणजे सवय मुंग काय?
आं.
सगळ्या मुंगाची. सगळ्या मुग म्हटलं, सगळ्या मुगाची उसळ केली काय.
फ्रिज वाले फिल्टर झाक.
हॅलो. हॅलो. हं आवाज येतो, हा आवाज येतोय का? आ हो ठीक आहे ठेवते.
हो झाले.